आमझ आवाज येतोय का मॅम माझा. हॅलो मॅम आवाज येतोय का माझा. हो खूप छान पद्धतीने तुम
येतोय म्हटलं ना.
हा हा तर मॅम हा ओके मॅम म ना तुमच्याशी जन्माष्टमी आता म्हणजे जे आपल्या भारतीय संस्कृतीत म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये तर वेगवेगळे सण आहेत दसरा दिवाळी गणेश उत्सव महाशिवरात्री. राम नवमी पण जन्माष्टमी हा सण देखील आपण मोठा मानतोय. तर या सणाबद्दल म्हणजे दहा मिनिट मला तुमच्याशी बोलायचं होतं. तर दहा मिनिट वेळ आहे का तुमच्याकडे?
हो आहे बोला ना.
हा तर बघा भारतीय संस्कृतीत अनेक सण उत्तम मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने सा जरी या सर्व सणांमध्ये जन्माष्टमी हा अत्यंत महत्वाचा आणि लोकप्रि यसण आहे जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मात जन्मदनानिमित्त साजरा केला जातो, हिंदू धर्मातील सर्वाधिक अ पूजनीय देवतांपैकी श्रीकृष्ण हे एक आहेत त्यांनी धर्माचे स्थापना अ अधर्मांचा नाश आणि मानव जात तीला योग्य जीवन मार्ग दाख खवण्याचे महान कार्य केले, त्यामुळे त्यांचा जन्मोत्सव खूप पूर्ण भारतात तसेच जगभरातील हिंदू समाजामध्ये मोठ्या भक्तिभावाने आपण साजरा कर करतो जन्माष्टमी हा केवळ धार्मिक सण आहे. तर तो सत्य धर्म प्रेम कर्तव्य आणि मानवतेचा संदेश देतो.
श्रीकृष्णाने श्रीकृष्णाचे जे जीवन आहे ते आदर्श प्रेरणादायी आणि बह पाया मी आहे बालकृष्णाची निरावस्था गोपाळकृष्णाचे प्रेम मित्र म्हणून त्यांची निष्ठा राजकारणी म्हणून त्यांची बुद्धिमत्ता आणि गीतेचा उपदेश करणारा योगेश्वर म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व आजही मानवाला प्रेरणा देत आहे. आता जन्माष्टमीचा इतिहास काय आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना मॅम तर बघा.
घिस
जन्माष्टमीचा संबंध भगवान श्री श्रीकृष्णांच्या जन्माशी आहे. धर्म ग्रंथानुसार द्वापार युगात मथुरा नगरीचा राजा उग्रसेन नाव याचा पुत्र कंस अत्यंत फु क्रुर आणि अन्याय होता त्याने आपल्या वडिलांना कैद करून राज्य बळकावलं, हो हो बरोबर बर म्हणजे जन्माष्टमी आपण काय साजरी करतो? याबद्दल मी तुम्हाला थोडस सांगतात हो हो हो म्हणजे तुम्हाला माहितच असतील ना श्रीकृष्णाचे मामा कंस होत
हो हो आणि अस तर हा मीम्स मध्ये देखील मी वाचलं आहे की सगळे मामा असावे पण कंस मामा सारखा मामा देखील नसावा. कारण ते पराभव त्यांच्यामुळे झाले ना
हो बरोबर म्हणजे काय माहितीय का मॅम मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये कहाणी सांगते म्हणजे कथा सांगते मला एक माहितीये म्हणजे कंसची जी बहीण होती ना अ त्या बहिणीचं नाव देवक की हा देवकी असं काहीतरी नाव होतं त्यांच आणि कुंडलीमध ध्ये म्हणजे भविष्यामध्ये असं सांगितलेलं होत की त्या देवकीचा पुत्र कंस मामाचा वध करणार म्ह णून देवकीला जे पुत्र होत होते ना तो कंस मामा सगळ्यांचा वध करत होता, पण श्रीकृष्ण म्हणजे श्रीकृष्णच हे जे आहेत. म्हणजे ते देवकीला आणि देवकीच्या पतीला ना त्यांनी म्हणजे कौ म्हणजे जेलमध्ये कैद करून ठेवले होते ज्यांना जन्म देईल ना ती देवक त्या पुत्रांचा वधा कंसनामा करणार मग एके दिवशी काय झालं भाद्रपत महिन्यातील पक्षातील अष्टमी तिथिलाना मध्यरात्री आपले जे श्रीकृष्ण आहेत ना त्यांचा जन्म झाला त्यावेळी तुरुंगातील सर्व दरवाजे म्हणजे बंधने जी होती ना ती आपाप उघडली आणि पहारेकरी गाड झोपले होते आणि वास्तुदेव वास्तुदेव म्हणजे
अ ते जे देवकीचे पती त्यांचं नाव मग त्यांनी ना बाळकृष्णाला सुरक्षित ठिकाणी नेण्याचा मार्ग मोकळा केला आणि वासुदेवतांनी ना ते यमुना नदीतून पार करून गोकुळे ते नंदानी आता तुम्हाला माहितच असेल अ कि म्हणजे कृष्णाला जन्म देणारी आई देवती आहे पण तिचा सांभाळ करणारी यशोदा माता आपल्याला तर माहितीच आहे पण वत करत होता वध करत होत म्हणताना कृष्णाना त्यांच्या अ वडिलांनी ल छपून छपून एका नदीच्या किनारी सोडलं आणि ते सोडल्यानंतर तो जो पुत्रा आहे ना तो नंद आणि यशोदा म्हणजे यशोदा यांच्या हाती लागला आणि त्यांनी त्यांचा सांभाळ केला म्हणजे तुम्ही ऐकलाच असशला जी जन्म देते ती आई नसते
जी सांभाळ करते ती आई असते हो
हो हो असं माहितीच असेल तुम्हाला आता आपली आई आपला किती छान सांभाळ करते हे तर
हो हो खूप छान पद्धतीने कर ते मला तर लई लाड करते एकदा देखील म्हणजे मला मारले नाही खूप छान पद्धतीने माझ्या सांभाळ करते ती
हो हो बरोबर मग अशा प्रकारे त्यांचा जन्म ना त्या दिवशी झाला होता म्हणून आपण त्या दिवशी जन्माष्टमी साजरी करतो तर त्यांच ज श्रीकृष्णचा बाल ण होत ते खूप आनंदाच होत त्यांना नटखट काना असं म्हटलं जात होतं त्यांना म न आवडत असतं तुम्हाला माहित
हो हो हो मी पिक्चरमध्येध्ये सॉरी अ जे सिरियल येतात ना मराठी सिरियल किंवा हिंदी सिरियल मला कानाच्या सिरियल खूप आवडत होत्या
हो हो म्हणूनच त्या दिवशी दही अंडी उत्सव करतात माहिित आहे ना मॅम त्याच्या दिवस दुसऱ्या दिवशी आपण दही अंडीचा उत्सव वगैरे करतो लहानपणी श्रीकृष्ण आणि त्यांच्या मित्रांनी लोणी आणि दही आवडत होत त्यामुळे आपण मटक्या
ा ते दहींडी कशात त म्हण क मड्यार्यंत पोहण्यासाठी एकाच्या खांद्यावर च म्हणजे पूर्ण व ठेवत होत ना यशोदा यशोदामातानी सांगितलं होत की का ईल आणि ते लोणी वगैरे खाईल त्यामुळे ते बर बांध ल हो त्यां हत न्हंत नव्ह अकराच्या साहाय्याने सगळ्यांना मिळून मिळून मिसळून खांद्यावर चढून हातावर वगैरे चढून एक असं उंच जस की फिडे असतील तस ते मुलांची सिडी असं खांदार वगैरे चढून तर ते अ चोरत होते चोरण्यापेक्षा ते असं म्हणतात की खात होते खाण्यासाठी त्यांची चोरी होती पोटासाठी तर ते तसं करत होते त्यामुळे भ अँ डी ही देखील प्रकि परंपरा अस्तित्वात आली किंवा
हा सण हा बरोबर हो हो हो आणि मग त्यावेळी जी जन्माष्टमी असते ती कशी साजरी करतात तर जन्माष्टमीच्या दिवशी भक्त उपवास करतात मंदिरे आणि घरे सुंदर फुले तोरणे आणि दिव्यांनी सजवली जातात श्रीकृष्णांच्या बालरूपाची विशेष पूजा केली जाते दिवसभर भजन
त्या दिवशी रात्री प्रसाद देखील असतो ना
हो हो महाप्रसाद असत
हो आणि तो माझ्या बहिणी हो हो आणि तो ना माझी बहीण आहे एक मोठी तिला देखील खूप आवडतो म्हणजे ती एकदा देील तो प्रसाद चुकवत नाही आवर्जून जाते म्हणजे जन्मा जन्माष्टमीला असं मला सांगताय की देवाला कमी आणि महाप्रदला जास्त प्रणात जाते म्हणजे तिला जन्माष्टमीचा जो महाप्रसाद असतो ना खीर वगैरे असते ती खूप आवडते आणि ती आवर्जून तिथे कायम न चुकते जात
हो म्हणजे कोणत्याही मंदिरातील मप्र णण हे चांगलं असत म्हणजे अन्नी पूर्ण ब्रण म्हणत ते त्यांच्या डोक्यात असणार आहे बैल तुमची खूप अशी म्हणजे बुद्धिवान असेल म्हणजे अक्षरशः अ ला जाायचं नाही कोणत्या गष्ट तिला असा विचार करून केला जात आता या जन्माष्टमीच धार्मिक महत्त्व काय आहे बघा
आता महापुरुषात खेण्यासाठी बुद्धिमानचा काही विषय आहे
अहो म्हणजे कोणताही ठिकाणी म्हणजे देवाच्या ठिकाणी महाप्रसाद घेणे चुकीचे नाही
हो अगदी बरोबर अन्न हे पूर्ण ब्रम्म आहे अण्नाचं महातम ह खूप छान आहे जन्माष्टमी बद्दल आपण बोलूयात माझी बहिणीस थोडे राहू देच
हो हो जन्माष्टमी हो हो जन्माष्टमी हा भ भगवान विष्णूच्या आठव्या अवताराचा जन्माचा उत्सव आहे बघा म्हणजे हिंदू धर्मात कृष्णांचा पूर्ण अवतार मानला जातो भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी धर्म कर्म भक् आणि त्याञन यांचे महत्त्व सांगितले आहे त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे जन्माष्टमीच्या दिवशी उपवास पूजा आणि नामस्मरण केल्याले ना मन शुद्ध होतं आध्यात्मिक उन्नती आपली वाढते अशा पद्धतीने आपण जन्माष्टमी आनंदाने उत्साहाने साजरा करतो तर जे आपण जन्माष्टमी करतो ते कृष्णांच्या- कृष्णासाठी करतो मग ते कृष्णांनी आपल्या कायं - संदेश दिल्यात. तर कर्तव्य प्रामाणिकपणाने पार पाडावं. त्यांनी धर्मांचा मार्ग स्वीकारावा संकटांना धैर्याने सामोरे जावे. अहंकाराचा त्याग करावा सर्वांशी प्रेमाने, करुणीने वागावे. कर्म करावे जीवनात संतुलन राखावे त्या शिकवणं आज ही- जीवनात अत्यंत उपयुक्त आहे असं मला वाटत म्हणजे प्रत्येक शिकवानाची आपण व्यवस्थिरीत्या अमंलबजावणी - केली तर त्याचा काही ना काही आणि कोणत्याही कोणत्या तरी ठिकाणी आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. असं मला वाटतं तर बघा म्हणजे जन्माष्टमी हा भगवान - श्रीकृष्णांच्या जन्माचा पवित्र आणि प्रेरणादायी उत्सव आहे. असून श्रद्धा, भक्ती, प्रेम, कर्तव्य आणि धर्म यांचा संदेश देतो. श्रीकृष्णांचे जीवन मानवतेसाठी आदर्श आहे. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची, सत्याचा स्वीकार करण्याची आणि कर्तव्य निष्ठ राहण्याची प्रेरणा दिली. आता या जन्माष्टमीमुळे समाजातं एक, सांस्कृतिक जतन आणि आध्यात्मिक जागृती निर्माण होते. दही अंडी भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यामुळे उत्सवाला विशेष रंग चढतो. आधुनिक काळातही या सणांचे महत्त्व कमी झालेले नाही. आपण सर्वांनी श्रीकृष्णांच्या शिकवणी. स्वीकार करून सत्य, प्रेम कर्तव्य आणि मानवतेच्या मार्गावर चालण्याची. चालण्याचा प्रयत्न केला. जन्माष्टमी हा केवळ उत्सव सण नसून जीवनाला योग्य दिशा देणारा. प्रेरणादायी संदेश आहे. भगवान श्रीकृष्णाचे चरित्र आणि वि- युगानयुग मानव जातीला मार्गदर्शन करत राहतील असं आपल्याला वाटतं. तर म्हणजे हे होतं जन्माष्टमी. सणाबद्दल आणि तुम्ही देखील खूप छान पद्धतीने म्हणजे अगदी तुम्हाला कौंस रामाचं वगैरे मी - सांगितलं ते तुम्हाला ऑलरेडी माहिती होतं. तर तुम्ही छानशा पद्धतीने ऐकून घेतला. आणि खूप छान असा प्रतिसाद देखील दिला आणि आपण या जन्माष्टमी सणाबद्दल कोण जास्त- बोलायला बघत नाही आपण दहा मिनिटं ॲट लिस्ट बोललो आणि खूपं छानं अस बोललो तुम्ही खूपं छानं असं. मार्गदर्शन वगैरे केलात. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅम.
ओके धन्यवाद बाय.
बाय.